हा.
हॅलो.
हॅलो हे याला याला बा.
हम्म.
आणि काय मग काय गिर्‍हाईक आहे का नाय? ह.
आहे एक दोन एक दोन आता बघायचं.
आल्यापासन काय गिऱ्हाईक काय नाहीच.
गेलं सोड नाही एवढं पण नाही माल आवरा आवरी चालू आहे रे. जरा हे करायचं रेनोवे्शन करायचं दुकानचं.
ह ह.
हं ते माल भरालोय जरा एका बाचक्यात.
मग प्रोजेक्टचं काय बघितलस का नाहि तु?
हे नाही इथं मालक पण थांबल्यात बाजूला जरा.
हम्म हम्म तेस असं नवरे म्हणजे कसं होत? ते म्हणजे तस फोन तिथ वापराय चालत नाय.
नाय चालत.
माहित आहे का? अवघड झालेय की मग.
हं
नाही तर तेवढा आपला अभ्यास पण झाला असता सगळंच झालं असत. तरी कामावर
नाही. झालं असलं सोड एवढं नाही झालं.
असं, मी फक्त तेवढ्या पूरत तेवढच मी फोन आला की तेवढच बोलायचं.
अरे हरेश. हा.. चालूच राहू दे काय मोबाईल.
हा हा राहूदे की.
कस्टमर आहे.
मोठ
साईज दादा? डबल एक्सेल.
नाही फाय आप वाटत की आपण
प्रश्न आवलीक
हा ते बाय आपण
हॅलो!
हं
असं घालताय प्रिंटेड वगैरे काय? हॅलो! बाकी मग अशा टाईप वगैरे आहेत. लूज फिटिंग आहेत बघा हे‌.
सहज नमन होते नाम घेता फुकचे जीवन करी जीविदवा
तुम्हाला सगळ फॅन्सीच मिळणार हो, अशा टाईप म्हना. लुज बसणार बघा चालतेना ना. एकच आहे तेच भरपूर मोठ आहे प्रत्येककाला. हा डेडोडम आहे मला जे आवडत ते घे. कापड मस्त आहे, कापडाच काय मला कळतंय
ह
मु पण आता बात
हा
काय दिया.
हॅलो!
काय करायलास?
काय नाही दुकानत बसलोय.
बस बस. निवांत हायस.
निवांत कुठलं, हाय गिराइक हाय किरकोळ. ते नव्ह ते तुझ्याकडे डबल पाॅकेट हाय शर्ट?
पधराशें रुपये, हायत की आता सेलपन आहे खाली.
हॅलो!
काय की.
डबल पॉकेट हाय?
हम्म
त्या वेळेस अनिकेत चाळन घालणार होता बघ.
तसं व्हय.
हा, डबल पॉकेटच म्हनत्यात ते रोह्याला विचारलो. त्यो म्हणला ते त्याला डबल पॉकेट म्हणून. हा तेच कि. मग ते भारी दिसतस तरे माझंमह्या नाहीन तसला शर्ट.
हम् हम.
म्हणून जरा बघाया म्हणालतो बाकी चांगलं पण दिसते रे शर्ट.
दिसतय सोड चांगलं.
हा ते त्यामुळेच रे आणि त्याला वरती असं एक लेबल येतं नवा पट्टी आणि दीड दोन त्याच्यात साईटला. त्यामध्ये ती कापड काय काय म्हणजे जाड असतील नव्हत त्यात.
जाडचं पण असतंय आन पातळच पण दोन्हीचं असतं. ते दी जायचं चांगलं असतं जाड चा विषय खरं धुल्यावर उभा राहत नाही.
वायरने सोड तेवढ होणार की अक्ष्या. कन कसा आहे पातळ घेतलास की कलर उडाय उडण्याची शक्यता असत्या रे.
जाड घेतोस तेवढं उडायची शक्यता असंत्या.
जाड घेतोस अन पातळ घेतोस तेवढ हे
मोठा व्हॅन असते.
हु हु मग तुमच्याकडे हाय का तसला शर्ट.
फक्त जरा हेवी बसतय.
म्हणजे किती किती पतुर हाय?
आमच्या साईज मध्ये सहाशे सातशे पर्यंत जातंय.
खाऊन.
हा दोन्ही दिलं हा मला भी सांगत आहे आठ पॉईंट टू मध्ये बघ.
म्हणजे ते याच्यावरन रे ते कापडावरन तेवढं होणार की. तेच तुला डीमार्ट मध्ये गेल्यावर हजार रुपये सांगतील तुला.
होय एक मीनट एक काय झालं द ते खाली याच्यातच मग. तुम्हाला यात जास्त करून ह्यात व्हॅरिटी आहेत तुम्ही नको म्हणायलाय एवढ्यात मी चेक वगैरे उ म्हणूनच पहिला विचारलं तुम्हाला जास्त कोणती चालते.
दोन वर एक फ्री त्यात वगैरे बघा. त्या साईडला चांगले हॅलो.
हॅलो. आणि ते आपलें आता ते क्लासला घालून आलतो फुल शर्ट ते. हा हा.
हम्म हम्म.
तसल्या टाईप मध्ये मिळेल काय.
आलो. चालूच राहू दे.
हा.
आ हा. हॅलो.
हॅलो.
अरे काय नाही ते मी असेल तवा नव्हतो आणि कुठलं हाय काय करालतो रे फुल शर्ट आहे. किंवा शर्ट असं डिझाईन मध्ये. तुम्ही माल कुठनं मागवतासा?
आमचं सगळं अहमदाबाद, दिल्ली
हुंम हुंम. म्हणजे इकडं मुंबई पुणे तेन एवढा येत नाही काय.
अन बघ तेवढ्या पुरतच असतय रे
तेवढ्या पुरतं असतय.
चांगला माल ते अहमदाबाद मधन देता होते.
नाही तिथ चांगल्या मशीनी आहेत कपड्याच्या काय ते प्रिंटेड बिनटेड ते ते मिळते चांगलं
फॅन्सी वगैरे जास्त तिथे मिळते ना.
तेच की म्हणजे हे रे व्हरायटी आहे म्हणायच तर व्हरायटी जास्त भेटते. म्हणजे वेगवेगळ्या टायपिंग च देणाऱ्या पायपेगच ह्याच त्याच सगळचते म्हणतोय. आणि ह, लायकर आहे जीन्स वगैरे का आहे तस आहे का महागआहे.
हम्म.
हॅलो.
बोल की ऐयकालो की
अरे जीन्स रे जीन्स कसा माल हे रे जीन्स किंवा लाय करा
असला तर रग्या हाय नसला तर नाही दादा ब्लॅक तर नाहीय. हे दोन कलर आहेेत बघा गिरायक तर हाय चाललु
चालतय राहू दे मग ठेवतो.
राहूदे की एक् सैल आणि यम आहे अय शरीर ऐवडा ह
का नाही रे उगच कस आहे उगंच दर वर खाली होईल रे सांगताना
वर खाली कशाला वरती घे.
हं असं म्हणालतो बाकीच काय नाय.
हमम हम्म.
हा
तसलं का नाही आर्यन स तसलं का नाही. तू म्हणालास बघ ते डबल पॉकेटच गावात ते नेऊन बघायचं रे चांगलं चांगलं मिळते.
मिळते सोड म्हणजे समज मी ते आता मी हा ते सांगलो आता तुमच दुकान घेतलो आता तिथे सहाशे रुपयांनी जर कानी म्हणजे तेच कापड तेच दर आणि म्हणजे बाकीच्या कडे गेलो आणि तेच मला तू सहाशे सांगालास कनी मग तो मला पाचशे चारशे साडेचारशेला देईल
बघ कापड ते येत नाही आमच्या दुकानातले जे कापडे येत ते दुसऱ्या दुकानात येत नाही.
मग तेच आहे रे विषय तेच आहे ना कापडाचाच आहे रे विषय
कॉलीटी कोलेट असत रे.
हा मग तेच हाय रे आणि कस्टमरला कसं क्वालिटीच लागते रे. किती पण महाग असना. खर तर क्वालिटीच दिलं की आपलं काम होत रे आणि गीराकला पण घेत. घेतल्या न होते सगळेच होते परचेस केल्या न होते. असा आहे रे मग कारण तुमच जास्त गर्दी ह्यालाच असेल आता. गणपती म्हण दसरा म्हण तेनं ह्याला.
हम्म.
तेलाच येत असततोय.
पी एम आहे हे एक्सल.
ह मि कामं करणार नाही. हॅलो. हॅलो बोल की.
हम्म.
कस्टमर आलत काय तुला?
मला व्हाय तेच रे तेच सांगायलो अचा अस म्हणजे अच अचानक येते अचानक जाते. नसले कोणच नसते. असच की कस्टबर हो आणि एकेकदा तर अस होती गत कि कोणच येत नाही. नसता दुकान उघडून जायला असंच बसलय काय ते वाटते.
आमचं असं ना आमचां असं होत नाही.
कोण ना कोणतरी येतच असेल सोड.
म आमचं कड येतच की.
तुमचं कसं ओळखीचं पण आहे रे दुकान आणि कसं ते मालक पण कस वकेिला आपल्यामुळे सागळी म्हणजे हे करा येत्यात रे. असं आणि वळखि ढीग असल्या मुळ कसं स्व हने का म्हणजे स्वस्तात मस्त आहे कापड पण चांगला असते भारीतला असते.
गॅरंट
घेत्यात का गॅरंटी त्यामुळ विषय नाही रे घेतत.
हम्.
का कं असं आहे. तेच तर मेन असते रे कस्टमरच आणि आपलं बॉन्ड तेच असते विश्वास. इथं चांगले मिळते का नाही विशेषय संपला तिथं घ्यायचं रिकाम व्हायच.
कायलं जास्त हाय चल चा सॉरी
चला जा.
चावगेरे चाल नायस.
हे नाही चहा पेत नाही भाव. तुझं झालं का नाही चहा? झाला ना. चालतय उद्या ये कॉलेजला मग.
चालतय.
आणि बघ जरा हे होते काय आणि मग मला कॉल कर न असल कॉल कर.
हम्म.
आ
चालतय चालतय.
चालतय की मगं ठेऊ.
हा ठेव.